हो,
हॅलो! हा आवाज येतोय काय?
हा येतोय, येतोय तुला?
याला, याला,
हा काय करायलासं?
काय न बा उठलेच अजून. अजून आवरलो पण नाही, तसचं बसले.
मी पण सेम बसलोयं तसेंच अजून आवरायच म्हणून.
बसलोय जरा बघितलो जरा टास्क करत बसलेलो.
मी पण आता तेचं करालतो टास्क, त्यावर ग्रुप वरचा मेसेज बघितलो लवकर टास्क कॉम्प्लेट करा म्हणून, म्हणून म्हणल आता करूया.
किती झालं तुझं हेचं व्हॅलिडेशन चं?
व्हॅलीडेशनचं काय ये म्हणलीस?
किती टास्क झालं म्हटलं?
व्हॅलिडेशनच तर मोजलं नाही बाई, काय तरी तीन हजार काय- काय तरी टास्क झालात तुवा.
हा त्याचं करलं तसं पैसे आले वाटतं.
हा करालं तसं प्रोसेसिंग ला पडतात पैसे.
हा अं मी, मी पण आता केलो पहिला काहीतर अ ते टीस काही तरच पडलं नंतर त्यातचं एकसष्ट झालं, त्यातचं ऐक्यानोव म्हणजे असं करल तसं वाढाले त्यात एकातचं.
तस, तीस होय तीस काय त्या छत्तीस अस किती तर रुपये वाढतात बाई त्याच्यात.
हा, करल तस करल तस पडाले प्रोसेसिंगला.
होय होय मी, तेच तुला हेच म्हणाला मग फोन केल. आपल काय काय काल पुनम आत्यांनी पाठवलेला फोटो बघितलीस काय पाठवलेला. ते मोर तेन किती छान केलात क नाही
होय, आपण सगळ करून पोस्ट करायला पाहिजे ग.
होय तेच की.
काय पोस्ट केल नाही दोन तीन दिवस झाल.
होय कायच नाही आहे पोस्ट. करायला पाहिजे काय तर. ते परवाच आपण केलेल ह्याच पोस्ट करतो म्हणली, सीआरबच ते काय झाल?
नाहीच केलोच नाही मी. आता तुझ झाल की, आवरून जीवुन ये की.
हा तस करतो बघतो.
आपण पोस्ट करूया पहील.
दुपारी नाही आलो जरी तरी संध्याकाळी येतो.
हा हा चालतय. ते घेऊन ये येेताना एम्ब्रॉयडरीच.
अणतो की आणतो.
हा
करायला पाहिजे ते पण. कारण राख्या पण बनवायच्याच आहेत आपल्याला. त्याची आत्तापासन स्टेटस लावायला चालू करायला पाहिजेत.
झाल माझ आठ दिवस राहिलात आवरूया पटकन.
तेच कि व्हय करून ठेवल. एम्ब्रॉयडरीच काय मी एकटी करू शकतोय सोड. खर तरी पण आता रक्षाबंधन आल आपल्याला जर अस वाटल की स्टॉल लावाव. भरपूर राक्या करून व्हायला पाहिजेत आपल्या.
होय, राख्या त्या हॅम्पर च बघाय पाहिजे.
ते बॉक्सच कुठ मिळणात ना ग. काय करायच मला पण काय समजना.
आज बघतो मी थांब. पप्पांच्या संघ कुट तर जाऊन बघून येतो.
तेच म्हणालेय ग. त्या काकांना माहित असेल जरा विच काय सांगले जरा विचारलीस तू.
ते विचारलो मला बघुया म्हणत्यात. ते तर हुडकाय पाहिजे म्हणत्यात ते. तसल तेवढ बॉक्स म्हणजे छोट बॉक्स मिळत. नाहीत नाही. कुरकुऱ्याच ते ना अस मोठ असतात बॉक्स.
असत्यात व्हय. त्याला कोरुगेटड काय अस असल काय तर म्हणत्यात बघ.
बघायला पाहिजे, ते माणसासने इंग्लिश तर कळायला पाहिजे तिथल्या.
होय तेच की.
त्यांना मापच सांगायला पाहिजे. अस चार बाय चार आणि दीड इंचाच अस.
हो तेच की तस सांगायला पाहिजे. कळायला पण पाहिजे. नाही तर त्या फॅक्ट तो परवाचा माणूस पण फोन कर तो म्हणला काय केलाच नाही त्यान पण फोन.
केला नाही व्हय.
नाही
मला वाटल केला असल.
नाही केलास तर सांगितल असत की.
हो मी ते विठ्ठल केलो बाई त्याला. ल जुगाड केल आणि केल त्याला पुट्टा घेऊन. झालाय फुट्टा घेऊन त्याला असं गुंडाल.
मग आता ते शनिवारी पोस्ट करूया आपण.
होय शनिवार नाही आधी करायला पाहिजे नाही नाही. त्याला लले जुगाड करून केलंय त्याचा कुठे व्हिडिओ करू.
उद्या उद्या करूया पोस्ट मग उद्या शुक्रवार परवा आषाढी एकादशी आहे.
हा
उद्या करूया.
तर
पोस्ट करून स्टोरी लावून मेन्शन करूया. तू मेनशन करताना तुझ्या फ्रेंडसला पण करतेस का त्याच वेळी माझ्या फ्रेंडसना पण कर.
अगं तू कुठे एक दोन हेनाच हे केल्यास की फॉलो केलं फॉलोबॅक दिल्यास.
केलोय मी केलंय कितीतरी जणांना दिलोय.
होय काय मला मी बघितल परवा खर तू एक दोन जणांनाच दिलेस तुझ्या फ्रेंड्सला.
नाही नाही केलोय ग मी बर थोड्या. तुझी. जरा जास्तीत जास्त जवळचीित नाही त्यांना केलोय
मी सगळ्याना करतो आता मेन्शन. नंतर करत जा की मग स्टोरी ना
होय खरं तर राहत नाही कराच्या नंतर म्हणून.
ह
किती झालात सासष्ट झालात फॉलोअर्स.
होय ते तिझं बघित. लीस एकदम किती ऑर्डर केल्या तीन.
होय आणि तिनं असं त्याच्यावर लेटर लिहून पण लावल्या बघितलीस तू.
होय मराठीत लिहिलं ते वाचलो मी. काळा काळशीेट आणि त्याच्यावर परत व्हाईट लावून लिहिल्या पेनाने का कशान तर.
काळा नाही आहे लाल आहे.
हा सॉरी लाल लाल वर.
लाल हा लाल आणि तस ह्याच्यावर लावलं ते भारी वाटते सोड पॅकेजिंग ला.
होय.
आयडिया मिळाली घे आपल्याला पण एक.
आणि तसला पिशिवा पण बघाय पाहिजेत ग.
हो तिनं कुठून आणल्या काय माहित. तुला केलतीच मेसेज तू.
आत्ता केलोय मगाशी तुला सांगितलंलं तर अजून तर काही बघाय नाही.
ते कोण एवढा मोठा हार मागवलाय बघ की तो एकशे आठ फुलांचा.
हो त्यात एक पण मनी नाही म्हणजे एक पण.
बक्की एकदम घुचघुसून हयेत आणि एक बांगे कोण. बांगे गाव कुठलं हे आता नवीन.
तीझ्या मामाचं गावायचं आहे तिकडचं.
होय का हा मग तिकडण कोणी तर दिला अस.
हा ह तीच आहे ग म्हणजे तिकंड तिं ऑर्डर करून इकडं हे केले असंच म्हणजे नको
हा. हा भारी वाटतय खरं.
होय. ते आपण ते टेप बंद कराय पाहिजे, ते हेच लावाय पाहिजे
खालचं हिरव तुला तवाच म्हणत होतो तर टेप चांगला वाटत नाही म्हणून.
हम्म.
आता काय करूया माहित आहे का आपण हे करतोय की नई अ अ खाली आपण परवा एक ती ट्रिक बघितलेली बघ तुला पाठवलेलो.
हा.
म्हणजे फुलं जवळ जवळ कशी राखायची आपण ते त्या ट्रिक न करून बघूया.
जास्वंदाचे पाणी काय करायचं ग.
जास्वंदाला मला आवटतय त्याच ट्रिक प्रमाणे करायला पाहिजे परवा आपण बघितलो ना की त्या दोन फुलांच्या मध्ये एक पाकळी घालून आज ते मी आलो पण संध्याकाळी किते करूया पहिला जास्वंदाचं कंप्लेट करूया मग पोस्ट करूया.
चालतय.
आणि कुणाच्या घरात आता गणपतीची मूर्ती आहे काय बघायला पाहिजे म्हणजे मूर्तीला घालून व्हिडिओ करू शकतो आपण कारण हाराला तर फोटोला घालून ते
कुणाचाच नाही ग जेवस ते वर्षभर अस ते बघ त्यांच्यात बघाय
हा त्यांच. होय होय कोणाच ओळखीच मैत्रिणच्यात नसत्या.
नाही नाही, लय ते लय नऊ ते अकरा दिवस ठेवतात. आमच्या मावशीकडे असतंय बघ वर्षभर तिकडं जाय पाहिजेत.
तिकडं जाया पाहिजे. बघाना काहीतरी करा.
होय कोणाच तर बघायला पाहिजे म्हणजे असं. मूर्ती ते न असता का.
तिला घातल्यावर तुम्ही छान वाटतय मग ते पोस्ट वगैरे करायला बरं पडतेग आपल्याला.
होय.
बघूया घे संध्याकाळी आता. पोलंनच ते पुट्टी घेऊन त्यासाठीच ना पुट्टी घेऊन येतो आज त्याझी होत्या काय बघूया हा. मला मेसेज करून ठेव काय काय आणायचं आठवण आठवण एम्ब्रॉयडरीचे एक सामान पोलनच एक आणि काय घ्यायचंय
आणि आम्ही तु. आणि तू. तीन वस्तू आणि इकडं.
चालतंय तसं घेऊन येतो मी बघूया आणि एक बॉक्स बनवायचाय.
हा लय काय काय करायचं बाई.
काय नाही.
आपण सगळे एकदम आपण सगळं मधे एकदमच घेतले की नाही ते त्याच्यामुळे आपल्याला एवढं लोड व्हालाय ते. कुठलं तरी एक वन वे असता का नाही भराभरा ते तर तेच झालं अस
होय ह तर बघा फास्ट फास्ट करुया. लवकर लवकर होठुया. लवकर उठ्या पहिला कनी दहा अकरा पर्यंत टास्क करूया तिथन आवरु ून जेवन खाऊन मग हे करूया आणि मग संध्याकाळी आणि टास्क करायच म्हणजे दोन्ही पण होते.
हो तसच करायला पाहिजे.
आता हा कॉल झालं की मी पण आवरतो. आणि मग अ.. नंतर म्हणजे इिथं आल्यावर किंवा मग संध्याकाळी आणि दोन करूया कॉल.
हा चालत तसं मी पण मगाशी तेच म्हणणार होत संध्याकाळी करूया आल्यावर तिथं. म आणि परत मला आता हा जरा वेळ पाच दहा मिनिटं तेवढं होतं एक कॉल.
होय.
पालग बघूया काय होतय आणि करून या. संध्याकाळी येतो मग आपण करूया. संध्याकाळी येतो मग करूया म्हणलं.
हा चालतय.
आणि काय काय करायचंय एम्ब्रॉयडरीची रील करायची आहे पहिला ना.
होय
त मैत्रिणीला एक विचारायचं विसरलंच ग तिने पण ऑर्डर दिली त बघतो काय म्हणत्या. विचारून मॅसेज करते
म्हणजे ते हार आहे क असं म्हणजे आपल्याकडे चाफ्याचा जास्वंदाचा ते.. परवा केलो मग ते गोलगोल झेंडू सारख. का तो एक आणि.. हा पोस्ट ला म्हणजे तस एक रील करायची.. ऑप्शन वन ऑप्शन टू ऑप्शन थ्री असं..
चालतय की..
हम्म हे काय काय करायचे ब तर डोक काम दिना.
बाक्की सगळंच ते आता आपल्याला वेळ असून आपला असा आहे आणि. होय आता काल दोन दिवस तर आलोच नाही मी.
होय काल तर के वढा पाऊस यालता.
हो य तेच की..
हम्
परवा दिवशी काय आपण अलतो वाटतं परवा दिवशी माहीचा बडे त्यात गेलं आपलं वेळ.
अ ते बेल्टच एक डोक्यात घालून करायचंय आज.
हा तेच
माय हाय घरात. खरं केस तिला माई कुठे गेल्या कालपसून. ताप आलाय तिला.
हा उद्या पूर्वाला सुट्टी असेल की ह्याची. परवा दिवशी आषाढ एकादशीची.
नाए
शनिवारी आषाढ एकादशीची सुट्टी आहे. कारण, हे जी सुट्टी आहे ग. सकाळची शाळा असली तरी चालते बारा पर्यंत करू शकत
नाही तर आज संध्याकाळी येते की,
खर अंधारात अंधारात कसं करायचं उजेड असं सन लाईट पाहिजे ना
होय, नाहीतर मग सकाळ सकाळी काढायला पाहिजे.
तेच की, बघूया की जर परवा दिवशी तिला जर हाफ डे असलाना तिझा कारण शनिवारच आहे असं पण
होय
आणि आषाढ एकादशीला जर सकाळची शाळा ठेवली तिजी तर मग त्या दिवशी परत तिज्या डोक्यात घालू.
हा हा चालतयं
हं चालतंय तसं करू या आवर मग मी जमलं तर मैत्रिणीकडे जाणार आहे. जमलं तर तेव्हा जाणार होतो अजून जायचं राहिलंय मम्मी आज म्हणजे तू मम्मीला घेऊन जाणार आहे नाही गेलो